बोला
काय चाललंय झाली का काम वगैरे?
हो झाली कामं झाली सगळी बसलोय जरा निवांत हं
काय करत बसलाय मग?
बसलोय तू काम करत बसलो असंच
हा हा
ऑफिस चं
आ ते हॉटेलच चाललंय ना बघीतल्या का न्यूज मध्ये
कुठलं हॉटेल कस कुठलं?
म्हणजे ते नाही का हॉटेल वगैरे बंद पडायला लागलेत
गॅसमुळे का?
नाही नाही अ ह्याच्यामुळं म्हणजे अ जम अम अस डेट वगैरे संपलेली स्वच्छता वगैरे ठेवत नाही त्याच्यासाठी चेकिंग चाललंय आता हॉटेलला सगळ्या मग त्याच्यामुळे बरेच मुळ हा तेच तेच सॉरी माझ्या नाव लक्षात नाही आलं त्यांचं
हा ते हा हा ऑफिसर आहे ना ते फूड ऑफिसर बनले ना ते आता हा तर ते चेकिंग चालू आहे त्यांच हा हो सगळ्या ठिकाणी चेकिंग करता इथं इथं कात्रजलाच त्यांनी माझ्या ऑफिसच्या जवळच आहे तिथं ते डेरी मध्ये ते शॅम्पू मिळवलेला होता मिक्स केला होता दुधामध्ये
होय
हा थोडस शॅम्पू वगैरे मिक्स म्हणजे पाण्यामध्ये शॅम्पू मिक्स करून थोडस केमिकल वगैरे टाकुण पूर्ण असं दुधासारखंच ते त्याला फेस पण येतो दुधासारखा आणि ते दिसायला ही दुध सारखं दिसतं
आणि ते दुधात मिक्स करून मग ते विकायची ती डेअरीला
हा मी बघितलं आणि म्हणजे हम्म हम्
हा
मग ते स्ने
तर चालू आहे त्यांच बऱ्याच ठिकाणी हा शिक्षा वगैरे तर होणार आणि त्यांच कॅन्सल होणार परत ते एक जनाच बघून बाकीच बी म
बाकी काय?
एक जणचं बघून मग बाकीचे पण हॉटेल्सवाले सावध होतात ना मग ते करणार काय मग बंदच करणार ना हॉटेल मग बाकीच परवडत नाही त्यांना तर मग बंद करणार
हो तेच
जे तसं म्हणजे हे काढलं ते बरंच झालं माहिती आहे का ते पुढारी पेपर वगैरे पण पार्सल वगैरे पॅकिंग करून देतात ते पण बंद केलं ते एक बरं झालं त्यात आपण ते शाईन लिहिले ल वस्तू त्यानी खायला वगरे आणायचो पार्सल करून अ गाड्यावरच वगैरे आणि ते कधी बनत्यात काय कसं बी म्हणजे कुठन बी पाणी आणतात युज करतात आपण तसच खातो गाड्यावरच अस विचार करत बाबा ते कसं बनवलं असल कशी स्वच्छता ठेवली असेल आणि परत आजारी पडतो मग किती तरी प्रॉब्लेम येतात बघितलं
मग मॅडम कस आहे माहिती आहे का आता सगळ्याच गोष्टींमध्ये भेसळ आणि केमिकल युक्त झालं आहे आयुष्यात म्हणजे कुठलीच गोष्ट असं सेफ नाही आहे फक्त तुमचं घरच च खान जेवण आहे ते सेफ आहे त्याच्यात बी आपण जे तेल आणलेलं आहे ते ते किती स्वच्छ आहे किती चांगलं आहे किती त्याने केमिकल मिक्स केले ते त्यालाच माहिती
तेललाच तेलच जाऊ द्या म्हणजे भाजी पाला सुद्धा आपण जो बाजारातून आणतोय ते पण त्याच्यावरून पण केमिकल फवारणी केलेलीच असते ना
हा ते पण आहेच ना पहिले कसं सेंद्रिय होतं सगळं त्यामुळे ते लोक शंभर शंभर वर्ष आयुष्य जगायचे आता आपलं आयुष्य पन्नास साठ वर्षचच राहून गेलंय ते त्याच्यामुळेच राहिलंय.
हो ना
सगळं म्हणजे आता आता आम्ही आमच्या आमचे तर केडे पिकवतात तर ते काय करतात. ड्रम असतो एक त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं असतं त्या पॅने मध्ये केमिकल टाकलेलं असतं. त्या केमिकलमध्ये त्या त्या ड्रमच्या केमिकलमध्ये प्रत्येक केडीचा घड बुडवतात आणि मग गाडीमध्ये ठेवतात.
हा ना म्हणजे कोणतीही वस्तू आपण पीकवायची म्हणले तरी केमिकल युज असतेच.
हा आता आंबे वगैरे पण ये तसेच आंबे वगैरे बी ते तसेच येतात आता हो आता ते टरबुजला भी सोडत नाही लोक टरबुजला इंजेक्शन टोचून टोचून पाठवता मार्केटमध्ये,
हा पावसळात आता तुम्ही सांगा हिवाळ्यात वगैरे आंब्या असतात का खायला पण मगो ज्यूस भेटतोग क क्व्हा पॅकिंग करून ठेवले असतात त्यात छोटे छोटे असे किड वगैरे झाले असतात म्हणजे आणि ते आपल्या त्याला समजत पण नाही आपण हा बाबा भेटलाय आपण छान लागतो पितो आप पण हा विचार करत नाही ना ते आता कच कस झालं असेल किंवा त्यात किती केमिकल युक्त आहे.
मग ते काय करतात ते लोक प्रिझर्वेटिव्ह टाकतात जेणेकरून ते जास्त दिवस तेच ताजं पण जे आहे ते जास्त दिवस राहायला पाहिजे.
आणि दुसरी गोष्ट त्यांनी प्रासेसर टाकलेले असत की त्याच्यामुळे तुम्हाला टेस्ट चांगली लागेल टेस्ट चांगली लाग त याचा विचार करत नाही तुम्ही घेतात हे पिता असं होता.
हा ना आणि आता किती म्हणजे पहिलं एवढं काळ पहिल्या काळात एवढं काय नव्हतं आहे ना म्हणजे स्त्री म्हणा परत माझं वगैरे एवढं नव्हतं प्रमाण पण आता किती प्रमाण वाढल बघेल त्याचा हातात तेच आहे, बारके पोर मागायच म्हट तर म्हणतात मम्मा माजा दे मला किंवा स्टिंग दे हे दे
हो
आता बारकी मुलं सुद्धा असत त्याच्याशिवाय काही मागतच नाहीत. नाही ते दुकानातलं म्हणा किप्स वगैरे ते पण किथता कस बनवतात काय माहितय का आपल्याला
ते एकच तेलामध्ये परत परत परत परत दिवस भरते एका च तेलात तडून ते तयार करणार शेवटी
हा आणि शेवटी कंपनीत तयार होत ते आता कंपनी किती स्वच्छ आहे किती नाही आपण थोडीच आहे का बघा ते स्वच
ह जथ जिथं जिथं फूड फूड पुढचे मोठी कंपनी असेल तिथे शंभर टक्के उंदरं असतील कॉक्रोच असतील बरोबर
आता आपण आपल्या घरामध्ये उंदरं, कॉक्रोच होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतो. वेळोवेळी आपण ते पावडर टाकतो. किंवा वेळोवेळी स्वच्छता ठेवतो जेणेकरून होईल व्हायला नाही पाहिजे. एवढ्या मोठ्या कंपनी ते कशाला स्वच्छता करणार आहे ओ
हा ना आणि केली तरी ते जेवढे थोडे थोडेच कर करतात. तेवढे जास्त करत नाहीत
आणि ते उंदर बी तिथं, मोठे मोठे आणि खूप जास्त प्रमाणात राहतील ते आणि एक उंदीर मेला तर कंपनी बंद पडेल कंपनी बंद पडली एक दिवसासाठी तर त्याच किती लॉस आहे. तो तसं करणार नाही ना तो म्हणल जावुदे जे वहतय ते होउदे. चालतय असंच होणार हे ते
हा ना.
म्हणजे याच्यावरचं सोल्युशन एकदम क्लिअर आहे. शक्य तेवढं घरातलं खा. बाहेरचं खाऊ नका.
खाऊ नका ते आता मुलांना समजलं पाहिजे ना. अंग जर जास्त मनात आपण. म्हणजे घरच्यांनीच काय केलं पाहिजे, आता बाहेरचं खाण मागितलं की त्यांना घरात बनवून घालणे, हे एक मेन केलं पाहिजे घरातल्यांनी
हा म्हणजे आता जसं आता वेफर्स कच्चे वेफर्स भेटतात मार्केटमध्ये ते तुम्ही घरी आणून तळुन मुलांना देऊ शकता.
आणि आता प्रत्येक वस्तू आपण घरात बनवून खाऊ शकतो. असं झालंय आता
हा म्हणजे ते आणख किंवा बनवू बनवून सण पळू दिले डब्यामध्ये तर बऱ्याच गोष्टी त्यांना शॉर्ट ब्रेकला किंवा डब्यामध्ये बी देता येतील, किंवा अधुन मधून त्यांनी मागितले तर त्यांना देता येतय - ज्यात पौष्टिक पणा आहे जसं मखाणा आहे फुटाणे आहेत. किंवा ते काय म्हणतात ना ते पॉपकॉन म्हणतात. हं पॉपकॉर्न बी काय लाह्यांच बनलेलं आहे ते बी चांगलंच आहे. या छोट्या मोठ्या गोष्टी करून आपण थोड सेेफ राहण्याचा प्रयत्न करू शकतो. वाचू तर शकत नाही. हंड्रेड पर्सेंट नाही बाबा मी हंड्रेड पर्सेंट केमिकल युक्तच केमिकल नेसलेलंच खातो असं शक्यच नाही आहे. पण कमी करू शकतो प्रमाण
हा तेच ना. परत बाहेर भाजीपाला आणल्या तरी स्वच्छ करून युज करणे. फळ आणली तरी धुऊन खाणे. आता आपण मध्येती ते व्हिडिओ बघितलं काय म्हंटला?
अ म्हणजे फ्ला फ्लावर आहे. फ्लावर फ्लावर असत आपलं बघा आता फ्लावर मध्ये आळ्या भरपूर प्रमाणात असतात. ते लोक ना त्याच्यावर पेस्टिसाईड फवारणी जास्त प्रमाणात करतात. जेणेकरून आळ्या नसायला पाहिजे, म्हणून मग अशे आयटम ना आपण घरामध्ये भाजीपाला आणताना पण ते भाजी मोस्टली टाळायची.
हा आणि जरी आणले ना तरी म्हणजे मिठाचं पाणी करूनच ते यूज करावी. का त मीठाच्या पाण्यान जे त्यातले कीटणु असतात. ना ते निघतात सगळे साईटला
शक्यतो त्यात फ्लावरच्या भाजीत कसं समजत नाही. एवढं कि नक्की काय झालेलं एखादं चिटक तोच किती पण आपण स्वच्छ करायच म्हणलं तरी तसंच होतं पण जास्त करून परंतु मिठाच्या पाण्यान कसं एखांदि आळी जरी असेल ना त्या फ्लावरमध्ये तरी निघून बाहेर येते.
नाही आळी नको पडायला म्हणूनच ते केमिकल मारले असतात. ना त्यामुडे आता पहिल्याच्या काळामध्ये भेंडी किंवा फ्लावर मध्ये आळ्या असायच्या. आजकाल तुम्हाला फ्लावर किंवा भेंडी किंवा बाकीच्या भाज्यांमध्ये आळ्या सापडणारच नाही. कीड लागलेलं सापडणारच नाही त्याच रिझनच ते हे लोकं केमिकल मारताय फवारणी मारताय. भरपूर प्रमाणात
ते तुम्ही म्हंटले तसं ते पाण्यामध्ये मीठ टाकून त्याला थोडस स्वच्छ करून वापरायला पाहिजे पण काय, काय भाज्या थोडसं टाळल्या तरी चालेल. आता मी आम्ही फ्लावर मोस्टली बऱ्यापैकी टाडतो फक्त पावभाजी वगैरे असेल तेव्हाच कधीतरी
आणतो फ्लावर
हा ते जास्त प्रमाणात नाहीच यूज केलं पाहिजे तसं
हा हा.
आता ते धोक्याच आहे जरा हाय का तर त्यातं म्हणजे समजतच नाही की कसं साफ करायचं, अन कसं चिरायचं का तर त्याचे अह म्हणजे जे खायच अह असतयं फ्लावर ते एकदम छोटे छोटे असतात. ना मग त्यात कुठ क कीड वगैरे लागलेली काय काही समजत नसतयं आपल्याला त्यामुळे ते तर नाहीच खाल्लं पाहिजे तरी या भाज्या तरी कुठं सगळ्या अशा औषधाच्याच असतात ना म्हणजे बाजारात भाजी जरी घ्यायला गेलो तरी एक तर महाग आहे ते आहे अह वरून केमिकलच सगळं आपण आणतो टवटवीत बघून पण घरी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती भाजी करायला गेलो तरी त्या अर्ध्या निम्म्याने खराब झालेली असते.
हो बरोबर.
हम्म, चालतंय मग करते मी तुम्हाला परत फोन.
हो, हो, चालेल, चालेल.
हम्म.